हा माझी वॉईस येतय तुला
होय तुझी वोइस प्रो
माझी वॉईस येते. हो तुझी वोईस पण प्रॉपर आहे. तर बोल फोन केलेलीस.
होय आग स्नेहल ते मलाय ना आता कुठेतर फिरायला जायचाय तर मला माहित नाय मी कुट त जव एक छान प्रॉप पर एक प्रे प्लेस सांग ना मला
तू ना कुठे जाऊ शकतेस माहितीये का मी दो तुला दोन जागा सांगते एक तू कणे मठ जाऊ शकतेस आणि एक पुण्यात ना तू अ एक भवन आहे तिथं जाऊ शकतेस
अच्छा अ मग कुठलं बेस्ट आहे मला सांगशील काय?
पुणा तुला जवळ पडेल इथून कारण की इथून पुणा फक्त अअ अ अडीचशे किलोमीटरच आहे अडीचशे का तीनशे किलोमीटर आहे
ओके बट कुठलं बेस्ट आहे पुणा आहे तर ते काय काय आहे तिकडं काय माहिती देतेस का तु मला
मी तुला सांग तिकडे शनिवार वाडा बघ बघणायासारखं खूप छान आहे इतका मस्त आहे.
अच्छा काय काय आहे त्याच्यामध्ये
त्या तितलं एवढं मस् ते हा तिथ ते आपली हिस्ट्री ये ती आपली हिस्ट्री ये शिवाजी महा महाराजांनी तयार केलेला तो वाडा आहे
अ अच्छा
तर तिथं टुरिजम म्हणजे टुरिस्ट येतात. बघायला लोक बघायला येतात. की, हा बाबा अशी काय स्पेशालिटी आहे त्याची खूप असं भव्य असा वाडा आहे. तो
अच्छा मग ते जर
जास्त तुझे एक्सपेन्स पण जाणार आणि असं मिड मिड वे मध्ये तुझं होऊन जाईल.
अच्छा मग ते कस मतलब कुठलं टायमिंगला जाऊन सकाळी दुपारी का रात्री
रात्री रात्री रात रात्री जा रात्री बघायला एवढं सुंदर आणि एवढे छान तिथं पाण्याचे फवारे तेनं उडतात ना खूप मस्त आणि तित जर तू दिवसाचे कधी गेलीस की नाही तिथच जवळ ना एक गार्डन आहे. प्र सिद्ध गार्डन आहे त्या गार्डन मध्ये पण जाल खूप असं म्हणजे तिथं वेगवेगळे प्रकारचे फुलं परत तिथून जवळच ना एक हे पण आहे जू म्हणतात जू
झु
असे म्हणजे आपण जे बघितलेले विलुप्त होत आलेले प्राणी येत ना ते आहेत तिथं खूप शिकण्यास तर आहे तिथ म्हणजे सापानच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत वाघाच्या वेगवेगळ्या प्रजा ते तिथून त्या भवन पासून एक थोडसच लांब आहे. जास्त फार लांब नाही आहे म्हणजे तू चालच जाऊ शकतेस ति
ओ अच्छा ठीकये. मंग तेजी काय बजेट असणार बजेट?
आता सम समज तू एकटी चालली असेल तर तुझ्या एकटी पुरती एक सात आठ हजार रुपये भास पडतील.
अच्छा
हां आणि जर तू वन डे ट्रिप करत असशील तर फक्त तीन हजार रुपये मध्ये तुझ काम होईल.
हां मग मतलब तेवढ किती मोठा आहे तर मी तेवढ दिवस इथून निघू मतलब तीन दिवस राहू तिकड या चार दिवस राहू
आता बघ तुझ्यावर आहे आता तुला किती दिवस तिथच? स्टे करायचय अस. असं मी विचारते आणि जर तू एकटी चालली असल. तर म्हणजे वन डे असेल तर तीन हजारमध्ये होतय तुझं प्रॉपर सगळं फिरून खाऊन सामान वगैरे तर हे घेऊन आली रिटर्न मध्ये जर तू दोन दिवस तीन दिवस चार दिवस स्टे करणार असलीस तर एक दहा हजार पर्यंत तुझ बजेट ठेव.
अच्छा मग तिकड स्टे करायला स्टे करायला ते भवन मधीच या फिरतीक
नाही भवन हे फक्त अ फिरण्यासाठीय भवनच्या आजूबाजूला आहेत खूप सारे हॉटेल्स जिथे तू अस कमी रेंज मध्ये रूम बुक करून राहू शकतेस. नाहीतर आपल अ फोन मध्ये ॲप्लिकेशन असतात बघ रूम बुकिंगचे त्याच्या थ्रू पण तू घेऊ शकते
ओके मग तिकडची काय बजेट असणार माहिती आहे का? तुला ते रूमची
स्टे साठी आता एवढं तर मला माहीत नाही कारण की मी वन डे रिटर्न ची ट्रिप केलती
अच्छां
हां तर तू ऑनलाइन एकदा बुकिंग्स चेक कर. मग तुला कळेल ओके. ओके भक्ती
हां
ऑनलाईन तू एकदा चेक कर मग तुला कळल स्टेची काय आहे काय नाही ते
हां हां
आणि तिथं खाण्यासाठी ना बेस्ट पुन्याचा वडापाव बेस्ट वडापाव
वडापाव अस.
हो वडापोहा आणि मिसळ झनझणीत मिसळ
के ठीक हाय मग
एकदम भारी अस मिसळचा एक स्पॉट आहे त्या स्पॉटच नाव मला आठवे ना खरं तिथं विचार फेमस मिसळचा स्पॉट एक नंबर
अच्छा ठीक आहे मग मी विचारून तर बघते अं आणि दुसरे काय माहिती आहे का तुझ्याकड तिकडची
तर तुला सांगते अजून एक चांगला स्पॉट आहे तिथ ते तुला मी झू बोलले ना तिथे
अच्छा झू मधी काय? ठीकये बरं मग मी ते गार्ड झू, आणि त्याच्या सगळंसाठी काय तर मी पाच दिवस गेले चालेल ना.
हा चालेल चालेल, तू एक टेन ट्वेल थाउजंडच बजेट घेऊन जाऊ शकतेस तिथं पाच दिवस
ओ! हे आणि दुस
ट्रॅव्हल्सच, बजेट म्हटलीस तर साडेचारशे रुपये आहे. साडेचारशे, आणि रेल्वे न गेली तर तीनशे, पर्यंत होऊन जाईल तुझ.
ठीके ये ठीके, ये मग मी बघते कसं आहे, आणि बाकीची तिकड आता गार्डन त्यांची मैत्रीण आहेत ठीके ये अन दुसरे काय तस स्पेशालिटी तिकडची.
स्पेशालिटी अस, मग ते जू च मला माहती आहे, ते गार्डन एक माहित, तिथं फ्लावर्सचे सगळे इन्फॉर्मेशन दिली जात्या, आणि शनिवार वाडा पण तू रात्रीचच खूप सुंदर दिसते कारण की तिथे वॉटर शो होतय म वॉटर शो ती तिथून बाहेर बाहेरूनच बघू शकतेस
आता वॉटर, ते वॉटर शो साठी तिकीट चल ते पण बुक करायला लागतय ना?
बुकिंग, नाहीये असं नॉर्मल आपला वॉटर शो कस असते तसच, अस बुकिंग करून हे ते करून असं काय नाहीये नॉर्मल आपण बघू शकते तिथे उभा राहून आपण बघू शकते, परत जर तु सीझन मध्ये गेलीस ना, आता समज सीझन कधी हिवाळी किंवा पावसाळ्याच्या ह्याच्यात गेलीस ना तर तेव्हा सीझन असतय इतर वेळेस, पण लोक येतात तर उन्हाळ्यात कस लोक जास्त जायला बघत नाही ना खूप.
बघत नाही ओके! म ते सीझन बेस्ट आहे.
हा पावसाळी, किंवा हिवाळी मध्ये जा.
ठीके ठीके, बाकी मला एवढीच माहिती पाहिजेल होती.
हा!
ओके मग मी तुल अजून काही नाही एवढंच होतं.
हा आणि अजून एक, प्लेस ये तुला सांगते मी. की अ! तू कुठे, जाऊ शकतेस माहितेय अ हे नाशिक, नाशिक म्हणजे नाशिक नई प्रॉपर नाशिक रोड.
अच्छा.
हा तिथं की नाही तुला हे वॉटर फाॅल बघायला भेटेल चांगला. चांगलं वॉटरफॉल बघायला भेटेल.
वॉटरफॉल बघायला भेटेल.
अच्छा ठीक हाय, ठीक हाय. वॉटरफॉलला हाय. ठिक हाय. मग मी बघते ठिक हाय, ओके.
हा बोल ना, काय बोलत होतीस?
हा, मी ते म्हणत होते तेवढीच मला माहिती पाहिजे हो आणि वॉटरफॉल, तीन झू आणि गार्डन.
एक्सेसरीज वगैरे ते पण घेऊ शकतेस. एक्सेसरीज तेन पण घेऊ शक तेच खूप छान एक्सेसरीज भेटतात तिकडे
अच्छा ठीकय मग ते पण बघते तू काय तर घेतली होतीस तिकडूनट?
हो घेतलेले ना
अच्छा मतलब ते
कारण की तिथं ना आ हो ऑक्साइड गोल्ड ते पण येते. तुला सांगते मी एक ते तिथं ना अ गांधी मार्केट म्हणून काय तर आहे त्या मार्केटमध्ये गेलीस ना, तिथ एवढे स्वस्त, स्वस्त कपडे एक्सेसरी रीज वगैरे आहे ना? तुला म्हणजे अफोर्डेबल होईल असेच आहेत सगळे.
ठीक हाय. ठीक हाय, मग ती काय प्राईज अस
हे बघ थ्री टू टू हंड्रेड पासून चालू होते, टू हंड्रेड पर्यंत तू घेऊ शकतेस. टू हंड्रेड पासून क्लोथ पण एक्सेसरीज पण सगळं.
अच्छा, ओके बाकी मतलब तू कुठली घेतलेलीस बेस्ट?
मी तिथं म्हणजे बार्गेनिंग करायला लागते ते लोक पहिला चा जास्त प्राइस सांगतात. तिथ स्लीपर, शूज परत फोन कव्हर वगैरे सर्व चांगल्या क्वालिटीच भेटत.
अच्छा
हा. तर तू ते घेऊ शकतेस. व्यवस्थित प्रॉपर
अच्छा ठीके ए.
हा आणि अजून म्हणजे बघायला गेलीस तर अजून त्या तिथून पण ना थोडस लांब हाय थोडस लांब एक आहे तिथ पण चांगलं मार्केट आहे तिथ पण तू बघू शकतेस की हा एक्सेसरीज वगैरे किंवा तुला हेअर एक्ससरिज हव्या तील मॉडन क्लचर वगैरे तर ते पण तिथ भेटते
अच्छा ठीक बघते मी किती ग्राम आहे आणि काय आहे अजून माझा आयडिया नायये मी ते जाणार काय?
जर तुझ कोण मग तिथ तू हेल्प घेऊ शक तेच लोक असे सांगतात की इथ आहे तिथ आहे तू विचारू शकतेस लोकांना
अच्छा विचारून बघते काय हाय काय नायी
हा ठीकये चालेल
हो हो ठीकये. ठेऊ काय मी हा हा
रिकामा ऑडिओ
थांब ग मम्मे. थांब